हॅलो!
आवाज यायला काय.
होय होय या लागलाय आणि काय जेवलास.
जेवलो तू जेवलीस.
वय बाबा जेवलो जेऊन बसलेलो जरा काम करत. पोरींना झोप
उद्या ये म्हटलं. हा हा.
हम्म आणि काय तब्येत बरी आह्य.
हम तब्येत बरी आहे की.
हा हा.
अ ते नव्हं. य पावन तेन जरा घरला येणार आहे. ते बिघडलेमुळे त्यापाय बिघडल्यामुळे मग जरा एक. रेसिपी सांगतेस काय मम्मी काय करत नाही आमची.
सांगतो की म्हणजे, तु पाहुणं बगायला यायलेत व्हय.
हम.
म्हणजे जेवण करणार आहेसा व्हयं.
व्हयं जेवण करायचाय.
मग सारखं पाहुणे येत असतील. की रे बघायला कोणतर कोणतर.
व्हयं चालू राहिल याला‌ वालतात.
मग आता पेशंट हैस म्हणल्यावर येणार की रे बघायला.
हम्म.
मग आता कोण जवळची कोण यालात वाटतं जेवण करणार आहेस म्हटल्यावर.
होय.
हा. हा. कधी येणार आहेत?
मग आज संध्याळी येणार आहेत.
हा. हा.
तेच सांगितली असतेच तर बर झालं काय.
बरं सांगतो की, सांग मग तसं मम्मीला काय काय सांगतो तसं. कशाची बनवणार आहे काय पनीर काय कशाची भाजी पाहिजे?
हा व्हेज मध्येच की पनीर तेन असंच की काय तर?
हा हां मग पनीरची सांगू.
हां चालतंय की
किती जण येणार आहेत.
हम्म हायत पाच सहा, सहा पाच सहा जण आहेत.
पाच सहा जण आहेत होय मग काय जोरात आहे.
हम्म. जरास रेंज मध्ये आवाज येत नाही.
अरे आवाज येईना.
हा आता यायला लागला.
आता यालाय काय.
हा.
हा. जरा रेंज प्रॉब्लेमच आहे त्यामुळे जरा आवाज तसं होतय.
ह. हा.
पाच सहा जणासनी मग पनीर म्हणल्यावर एक तीनशे ग्रॅम तर पनीर पाहिजे बघ.
तीनशे हा
पनीर पनीर मग पनीर कसं? बाहेर ना आपल्या डेअरीत न आणलास तरी चालतय मिळतय.
चालतंय हा ते काय आपल्या इथे मिळतंय बेकरीत.
हा मग तीनशे ग्रम पनीर मग त्याला अ पनीर टिक्का मसाला म्हणून मिळतोय.
हो
मण मसाल्याची पुढ आणिच हा. मसाला एक पुड्यान आणि कांदा एक पावशर कांद. आणि पावशेर टोमॅटो. असं लागणार.
ते घरात.
हा. मग म्हजे चार कांदा पावशण म्हणजे एक चार किंवा पाच कांदा घे.
आणि चार पाच जेवढं कांदा घ्याशील तेवढं टमाटो घे
हा.
चार पाच टोमॅटो चार पाच कांदा असं घे.
कट
मग ते सगळं कांदा आणि टोमॅटो मी कसं करतोय शक्यतो. अ भाजून करतोय कांदा टोमॅटोची गिरवी असते ती.
बेस्ट
पेस्ट हा मिक्सरला लावून तस. मग कांदा टोमॅटो कनी व्यवस्थित चिरून घ्यायचा. ज्या टोमॅटोतल्या बिया काढायच्या कारण त्या जरा आंबट पण असतो टोमॅटोच्या बियात. हा. मग, त्यातलं बिया काढून टोमॅटो व्यवस्थित चिरून घ्यायचं. मग कांदा, टोमॅटो परत मग, जरा खोबरं पाहिजे असे तर, जरा खोबरं सुद्धा घालू शकतोस तू. अगदी जरा घालायचं लई पण, घालायचं नाही म्हणजे ते, कचकस लागतय ना खोबरं जरा.
हा मग ते खोबऱ्या फ्लेवर आला तर चांगला लागत नाही.
हा. हा. मग नुसता अगं कांदा आणि टोमॅटोचे केलास चालतय पण, खोबऱ्यान जरा तेलकटपणा येतोय आणि जरा चव वेगळी लाग त्यात, त्यात एवढाच विषय आहे. बाकीच काही नाही.
हम्म..
खोबरं पण जरा ओलं घे किंवा वाळं घे चालते जरा तेवढाच तुकडा घ्यायचा. आणि आलं, लसूण हे सगळं लसणाचे पाच सहा कुड्या. आल्ल जरा एक थोडा तुकडा हे सगळं कनई भाजून घ्यायचं. आपल्यात जरा तेल टाकून कडाईत किंवा तव्यामधे.
सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थि ते जरा, लालसर होउस्तोवर भाजायचं हे सगळं. आणि एका ताटात काढून घ्यायचं. आणि मग ते जरा गार होऊ द्यायचं त्याला, मग इकडं काय करायचं आपण ते पनीर टिक्का मसाला आणलाय का? नाही तो. दुकानातून हा. मग, ते मसाला काय करायचा? एका दुधात भिजत घालायच, त्याला मसाल्याला. म्हणजे, त्यात भिजवायचा तो मसाला एक पेल्ला भर दूध घे. एक छोटा पेला, त्यात ते सगळा मसाला घालून झाला. ते पातळ मिश्र-मिश्रण करायच त्याच आणि मग दुसऱ्या प्लेट मध्ये आपल्याला केवढं? तिखट घालायच, तेवढं तिखट, मीठ. हे सगळं एका बाजूलाच काढून ठेवायचं आणि कोथिंबीर जरा चिरून ठेव आणि मग हे जरा आम्हा मसाले गार झाले की ते मिक्सरला वाटायचं. आपलं कांदा टोमॅटो परतन खोबरं हे. हे सगळं मिक्सरला लावून घे. हा. आणि मग मिक्सरला बारीक करून घेतलास की मग, एका कडाईत कशात? करणार आहेस पातील्यात. किंवा कडाई, इथे गॅस वर ठेवायचं त्याच्यात. तेल घालायचं मग, त्यात जर असं कडीपंत्ता एक, चार पानं असलं तर घालायचं. कडीपत्ता. घालून पुन्हा ते म्हणजे आपण वाटण जे तयार केलंय की नाही मिक्सरला.
हा. हा. ते. त्याला.
ह. ते. त्यात घालून भाजून घ्यायचं. आता. आपण ऑलरेडी ते भाजून घेतलेलं असतय. भाजून घेऊनच आपण त्यातली ग्रेव्ही. केल ना त्यामुळ जास्त तेलात भाजावं लागत नाही त्याला. मग भाजून घ्यायच मग, त्यात जरा अस आपलं तिखट मीठ हे घालायचं. चवी आपण केवढं? घालणार आहे. ते. आणि मग, आपण ते भिजवलेलं जे आपलं मसाला आहे का नाही? पनीर टिक्का मसाला आपण, जे बाजारातून आणलो होतो. दुधात भिजवला तो पण, त्यात घालायचा त्याच्यामुळे एकसारखं. हलवत राहायचं त्याला आणि त्याला जरा तेल सुटुसपर्यंत हलवायचं. मध्ये वाटलं असं, मग ते हलवलं ना. मग आपण पनीर मग आपण असंच पण घालू शकतो किंवा फ्राय करून पण पनीर घेऊ शक तो. तू. शालो फ्राय केला तरी चालतंय. पाणी थो थोडस नंतर आता जे दुधात घालून मसाला जो घातलायस ना त्याच्यामुळे ते जरासं पातळ होतय लय पण, तुला कसं पाहिजे? त्याच्या ह्याच्यावर. तुला घट्ट पाहिजे, की पातळ पाहिजे, भाजी.
काय मॅडम
हा म्हणजे जरा असं अस लय पण घट नको आणि लय पण पातळ नको. अशी ना मग ती होत्या ती. मग जरा लागलं तर फक्त मग ते पनीर तेन घालायचं आणि जरा वरनं गरम पाणी घालायचं. गार पाणी घालायचं गार पाण्यान काय होतंय? टेस्ट त्याची बिघडतेय.
हम्म.
एखादा पदार्थ आपण बनवत असलो, की त्याच्यात वरण गरम पाणी कधी पण घालायचं उकळलेलं पाणी.
मग त्या पदार्थाची चव आहे अशी राहते म्हणजे पानचटपणा येत नाही त्या पदार्थात. हॅलो साधं पाणी घातलंस ना, की पाणचटपण येतो त्या पदार्थाला.
हा म्हणजे वाफ आणि पाणी जाते.
हा. मग ते सगळं घालून मग त्यात आणि जरा मीठ घालायचं, जरा कोथिंबीर घालायचं.
चवी प्रमाण आपल्या आणि मला आता जरास शिजवायचंला लई शिजवायला लागत नाही. कारण आपण ऑलरेडी सगळे मसाले भाजून घेतलेले असतात.
होय.
हम्म मग ही झाली भाजी. मग आणि काय रोट्या करणार आहे काय चपात्या करणार आहे?
नाही चपात्याच करणार आहे.
चपाात्याच रोट्या जमायला पाहीजेत.
होय. मग तेच विचारुया म्हणलं चला फोनकरून.
हम्म हम्म. कर बघ आण एक दोनशे तीनशे ग्रॅम तर पनीर लागते बघ, तर चारशे ग्रॅम आण जा सगळ्याजण फॅमिली होते तुम्ही पण घरचे आहेसा सगळी.
ते होय एक पाच ते पाच सहाजण आम्ही चौघजण
हम्म तेच की.
ज्या वाटेत दहा बाजूला निघत्या.
हम्म सरळ एक अर्धा किलो पनीर आणायचं. आणि मग अर्धा किलो कांदे, अर्धा किलो जेवढे आणल तेवढ्या प्रमाणात मग ते बाकीचं मेजरमेंट घ्यायचं.
मेजरमेंट
मग सांग मी काय म्हणजे असं सांगितलंच ना एवढं तेवढं घेत ते तेवढं घे ते भाजून घे. म्हणजे त्या पद्धतीने त्या करतील.
हा मग ते काय सांगितल्यावर करत्याती.
हम्म. व्यवस्थित म सांग म्हणजे करत्यात आपण आप मग चपात्या काय त्या बनवतात व्यवस्थित?
ते काय विषय नाही, चपात्या काय रोज करत्यात त्यामुळे काय प्रॉब्लेम नई.
हा हा मग स्वीटला काय आणणार आहे की नाही?
आणायचं की बाहेरनं आणायचं.
हा हा काय तर बासुंदी वगैरे आणा मग.
हम्म ते लई घरात करत बसायचंच नाही आपलं.
ते काय घरात लय होत नाही सोड, त्याला दूध आणायला पाहिजे, दे ते बरोबर वाटायला पाहिजे. त्याला पेढे नाही तर खवा आणायला पाहिजे, त्यात घालायला. ते लई महाग पडतंय मग. त्यापेक्षा महागल होतय चांगलं, खरं थोडा वेळ. पाहिजे होय विकत आणलेलं परवडत तेवढा वेळ कोणाकडं आहे आता, करत बसायला एवढं.
हम्म. कि पाहुणे येणार एक दिवस इथं जायच.
दिवस सगळा नुसता स्वयंपाकातच जायचा. पाहुणे एक दिवस येऊन जाणार खरं घरात करणाऱ्यांचा हाल होतात बाबा खरं. हे सारखं असं पेज म्हणून जरा तसलं आणि करायला सारखं कोणतर कोणतर येतंय, चहा नाश्ता. आता आल्यात म्हणल्यावर लांबणं त्यांना काहीतर खावा म्हणायला तर पाहिजे.
हम्म.
त्यांना काय तसंच जावा म्हणायचंय.
ते कुठं हाय ते?
हम्म. सांग मम्मीला कसं कसं बघ, मग कर म्हणून. कशी झालेली होती ती सांग मला.
चालते चालते चालते सांगतो ये तुला पण मग.
हा फोटो पाठव मला रेसिपीचा छान पैकी.
हम्म. त्यात आता उद्या उद्या आणि येणार आहेत म्हणालेत त्यात, उद्या दवाखानाला जायला.
दवाखान्याला जाणार आहे होय त्या?
हम्म.
हा हा हा.
त्या जणी पाय पाहुण्याचा फोन याय लागल्यात एक झाल्यावर एक.
होय.
आहेस काय?
आता एक झाल्यावर एक येणारच की.
चालतंय की.
हां हां चालतंय चाल हा हा कर कर, बाय.